झाल का जेवण? झालं का जेवण?
नाही ना जेवण करायचं ये ना आता.
हो का?
तुझं झालं का?
जेवण का झालं, झाल्यासारखंच आहे आता.
हवं का? काय केलं बाजीला?
कडी.
बरं मी पोळं ताक केलं.
भाजीला काय करा काय समजतच नाही.
सकळी भेंडे केल ती
हम्म हम्म.
आता पोळं ताक केल.
हो का
गेला तर मग साट कुठंय घ्या आता तिथून, हाव का. हूं... काय अ करा कामाला लागत नाही ज कॉमन यायचा पत्ता नाही.
आवो
त्यांना स्वतः ताट केलं बसा हा
आन का ओ रेंज येत ना?
रेंज येत नाही? आवाज येत नाही काय?
गुतत गुतत येतीये.
हाव का हे पाठी मागच्या घरात त्यनी त्याच्यामुळं तस, नाही पाठीे मागच्या घरात रेंजच नाही येऊ राहिली आमच्या आता. वर बांधल्यापासून, वर बांधल्यापासून.
वर बांधल्यापासून का.
हा लई कमी रेंज येऊ राहिली.
पुढंच यायचं मग.
अं..
पुढंच
हा पुढंच येती रेंज.
पुढच्या घरातच बसायचं मग,
हा ना पण आता जेवाला बसले पुडं इद पाठीमागं त्याच्यामुळं
तुम्ही समोरच्या जेवणं नाही करत का?
नाही. तिथं जेवता, करतो म्हणा तसं काय नाही पुढं जेवता आणि पुडच्या घरात बी जी शॉपी व
हा
बोला सांगितलं मधी मी बोललो ना मला सत्य बोलून देईन मझ.
नका तुम्ही नंतर बोला सत्य.
नंतर बोला ना, मी नंतर फोन लावून देते तिला म बोला मग. येच्यावर कशाला बोलू राहिले, याच्यावर बोला काय होते.
ते सांगा म्हणा नंतर,
हा नंतर सत्य, खोटं, खरं सारं करा.
जाणी बारीक
हा
पहिल्यांदा बी ती मनीषा अशी मधी- मधी बोलू लागली.
काय जेवली म्हण.
काय म्हणत्या ते काय म्हणत्या?
त्यांना राम निवांत दुसरा फोन. ह लावून देती, नंतर बोल चांगले.
हं.....
मंग
बाई जेवल्या का?
हा.
पुढे तिकडे आहे का मागं? ह.
पाठीमागं आहेत.
बाई गेल्या असं बोलू दादा सोबती.
जात रोज
हो हो हो.
देईन आता.
हम्म हम्म. बरं झालं बाई बाईला बी सोय हुंगेनी.
हा मग.
ह
तीच ना.
झाला का
लागत होते ना ग मंग ते नाही म्हणतो ना सध्या घ्यायला, ते म्हणतो सप सप्टेंबर मध्ये घ्यायचा म्हणतो. त्याचं म्हणणं आहे सप्टेंबर मधी ना हे राहतं हम् सेल राहते.
हा सेल राहतो ना सेल.
हम्म, मंग त्याच्यामुळे तरं म्हणतो सप्टेंबरमध्येच द्यायचा.
हम्म हम्म.
हम्म. त्याच म्हणणं आहे मी आगोदर कोर्स पूर्ण करून घेते घेतो
हा हा.
आणि त्याच्या त्यांच्या लॅपटॉप वर शिकतो म्हणे दोन महिने
हा हा.
हम्म, दोन महिन्याच्या बाद घेऊ म्हणे.
पावण्याचा अंजुन लॅपटॉप
हाय ते पण एवढं पिकअप नाही घेत तो.
सध्या तरी दोन महिने दखव हे ना.
हम्म.
दोन महिने दाखवा म्हणाव.
हम्म. तेच म्हणा हम्म
दोन महिने दाकिले मंग काही नाही.
तेच ना. एवढं दोन महिने घातले का?
हम्म हं.
मंग काही नाही. डेली सेवह.
काय?
काय नाही, तेच्यावर ऑफर आहे ती डेली सेव्ह करा.
फ्लिपकार्ड वर का?
अ हं, कोण जात
ह आपण ती पहिली एनजीओ ला फोन लावला होता. ते मला थोडं हेच वाटलं पण
हावका,
ह,
वन्स् स्माईल काय कानते
वेथ इवेल नसे ना,
हा वेलनेस
का किती दोन हजार रुपये भरा म्हणता पहिले.
सुरुवातीला
हा,
तेवा घरी देतील. घरी येईन म्हणे का?
घरी नाही अ एखादा स्पॉट देईल. त्या स्पॉटला घेऊन जायचं आता.
अहं
ते कोणा कोण दोष देऊ शकत्या. हा,
अगोदर दोन भराचे. नंतर किती भराचे.
अ.. अडीच हजार
हाव का.
हो.
तसं कसं होईल.
हाव ना, बाई. रजिस्ट्रेशन करायचे दोन हजार रुपये भरून
हाव का.
जाऊ दे, मग मरुदे.
मग आपल्याला देते ते.
हम्म,
आ मग ते पहिल्यांदा विचारत नव्हते का, आपल्याला कन्नड कितीये संभाजीनगर कितीये.
हा, पुढून देेती का म्हण.
त्यांचे स्पॉट आपल्याला काय सांभळतील.
हम्म,
त्यांचे स्पॉट आपल्याले नाही सांगता येणार ना,
हा,
मग काय सांगाव अजून
हम्म,
आपण करू दोन हजार रुपये भरून आणि नंतर
नको.
कशमोस नाही म्हणली मीन.
हाव.
त्यांचा आला होता परत मीस कॉल पण मी काही घेतला नाही.
हाका. काय म्हणतं पाहिजे होत.
तसं नाही मग आपण रिक्स आहे ना त्याच्यात, आपण भरून देऊ महिलांचे पैसे नाही जर आले तर मग कुठून द्यायचं त्यांना उत्तर?
त्यांना तसं नाही म्हणायचं ना?
हम.
आमच्या मायला सर्विस ठेवत म्हन डायरेक्ट या शब्दात बोलायचं ना?
ब मी पण डायरेक्ट म्हणते ना, तुम्ही डायरेक्ट आमच्यावर विश्वास ठेवत नाही म्हणे, मग तुम्ही तुमचं बघा. हो. त्यांनी आतापर्यंत किती दिलं, त्याच्यावर डिपेंड आहे. त्यांचा फीडबॅक काय नाही त्यांनी आतापर्यंत किती दिले बा? मग?
आता पर्यंत दिलेल आहे त्यांनी भरपूर.
ह. तसं नाही राहत ती. बरं का? जी देणारी कंपनी असती का ती बाजूलाच राहती आणि मधलेच लोक त्याला काही काही लोकं त्या कंपनीचे नाव देऊन फ्रॉड पणा करतात.
हाव का?
अशा भरपूर केस झालेले आहे ना?
हा हा.
त्यामुळे म्हणली.
नाही
हम्म.
मग? मी तुला व्हिडिओ टाकते ना?
जस नाहीये, ते मी सांगितलं ना तुम्हाला, म्हणजे त्या मारतात लोक हे करताना.
हम्म.
कंपनीच नाव खराब होत ना?
हा बरोबर आहे.
समजा तुमी ग ना आता माझ्याकडून घेतय. हं
हम्म.
समजा माझी कंपनी आहे, मी इकडतिकड देते सगळ्यांना माझा व्हिडिओचा वापर तुम्ही करताय.
हा ते तर आहेच का.
हाय का नाही?
धोकाधडी
हम्म.
आपल्याला त्यासाठी शिकवलं नाही, धोकादडी से सावधान.
हा.
ह हम्म. चालन, मी भी व्हिडिओ पाठवते तुला.
हा हो.